म्हटलं तर एका व्यक्तीला पाच तुला कॉल केले तरी चालतो बरं का!
एका व्यक्तीला पाच वेळा केला काल फोन
हा!
हो का?
आणि ते पाच ये पाच पूर्ण झाले?? तुझे??? परत सबमिट केले का परत त्याला ऑल का ऑल टास्क रिफ्रेश ये. तर
ऑल टास्क रिफ्रेश
हा मग तुला तेहतीस टास्क मला तेहतीस आले होते पण सारे असेच वाया घातले या बायांनी
तीस वेळेस फोन करायचे का???
तीस न तीन वेळा फोन करायचे
हावका
हा
येवढे कोणाला करताय बाई आता?
एका माणसाला आठ - आठ नऊ - नऊ चालतय मग माझ्या दीदीचा नंबर देईन
अं दीदीचा देयल का?
हां दीदीचा नंबरय माझ्या शीतलचा आ
तुझं लई मोठं स्वप्नय वॉटर पार्क जायचं का ग स्वप्न लई मोठय वॉटर पार्क जायचं
आगं बाई मी चे असून आनंदी वॉटर पार्क गेले नाही पाय मग तू नाही बाई बाहेरूनच पास केला.
करू ना आपूण
हम जावू चाललं आपली पगार किती दिवसा पासून बाकीय बरं आता?
आता आ आता मागं पंधरा झालते त्याच्या बाद झालच नाही ना
हा त्याज्या बाद नाही झाले ना आपले पंधराच्या नंतर
मार्चचे बाकीय का येईल मार्चचे बी
मागचं पण फेब्रुवारी हे जे अ तीन दिन बाकी
राहिली तू फिरून फिरून?
आं
फिरून फिरून काय काम करून राहिली?
फिरून फिरून नाही आ ब्लाऊज कापत होते न दार उघडलं वारं लई चालूय त अ सगळं उडून जात होतं त दार लावून घेतलं
हा का? माझं चालूय का? ब्लाऊज आ ता
हा मी कापून ठेवत होते एका जणीचे दोन ब्लाऊज ना? तुम्ही आणलं कापून ठेवू थोड शिवलका मंग उद्या होऊन जाईल
हा ती हाय सो पम्मी घरात हाये
स्वयंपाक करूले ना जाऊबाई
असंय का आता बरी एकत्र कुटुंबाचे किती? नाही घे राहतिया.
कायच कराव लागत ते तिकडं राहती सा महिना लागला पण म येलीत म करीती हा ते खडा मग मलाच करावं लागत.
हा बर हाय बाकी सगळे झाले नागाट्या नुंगाट्या
हा नागाटनी चालू आहे आता
हा का
हेच कांद्याचं चालतं बाई बॅच पण कांदे पण लेबरच भेटत नव्हत आहों आम्हाला. कांदे काढला. मग मम्मीला आणि ते बोलोवलो दोन एक दोन दिवस मम्मी आलती आण मम्मीन बाया आणलं त्या हात धरून दोघी जणी मग ते तिघींजनी आम्ही तीघ चौघ म सगळे मिळून घेतले दोन दिवस कान
हा बाई बर झालं ग बाई
हा ना ते उकक्ते घ्यायच्या भरवश्या बसले आणि ते लेबर काय झालं चाले गेलं त इकड गावाला
हा का
हा आणि मग ते कांदे सगळे वाळून पात वाळून झाली ती काढले नसते तर सरी पात गेले असती कामातून
हां पत्ता
घेतली काढ म काय करते हा कांद्याला आता काही नाही सध्या पण काय सांगा आला कुठं
त्याला काहीच भाव
आता नाहीये सध्या पण म पुढ चालूून काय आलंत काय सांगाव.
खा एक पात
हा भाव येतो ना. ते कस राहता आप. आपल्यापशी ना - असल का मग भाव येतो हह भा तेच मग भाव येतो. आ जास्त देऊ जास्त नाही तांब्या काडून भरून दे. हा हा आं
फोर कितवीला गेले?
अ पोर ही आता ता सहावीला गेली मुलगी अन मुलगा तिसरी ला
हा का
हम्म तेवाच्या ताईला बोलायला घेऊन ये रे एक दिवस बोरगाव ला
हाव कस नाही मी तुम्हाला पाच दहा कॉल केला का केल पोरिनी अस -
ये मला काय माहिती आत काय माहित काऊंन केलत्या
हहहह सांग ओ किती म्हणजे त्त्यांच्या बहिणीची मुलगी होती वाट ती
आग बहिणीची मुलगी होती तीझ्या कारत होती बहीनीला लावलेले सोडून दिले दोन तीन मुली ये किती पाव पाव अस् तय व्हय ओ
अवघड च आहे बाई पोरी पण अस काय करत्यात?
केल पार तेरा वीला हुती म्हणत्यात ती पोरगी
काय होती म्हणी ना.
हम्म हम्म तेरा वीला हुती
अम्म मला नव्हत माहीत त्यांना मुलगी आहे. मी त्यांची जाऊ आहे ना माय सद आत ते
हा, का?
हा आणि मंग म्हणजे मुलगी म्हणून अस मला वाटलं त्यांचीच मुलगी ये, पण मला वैशाली ताई सांगत होत्या त्यांची नवती म्हण ती मुलगी त्यांना दोन्हीं मुलं आहे. आन ती मुलगी बहिणीची होती म्हणी पण मग लहान पणापासून त्यांनीच नेली होती म्हणी सांभाळायला.
माला पण नव्हत माहीत हिला मुल ती आहे का नई आईला एस झालेलं पण तेयेना नंदा ताईंनी मला कधी सांगीत त्या दिवशी मी सरळ फोन लावला आपली कुलताबादला मीटिंग नव्हती का?
म्हनलं वर्षाताई ऐक दिवशी एखादी शाळा नव्हती का ग?
आहा
म्हणाल वर्षाताई तेन नाई येऊन राहिले का? म्हणी तुम्हाला तुर माही - - तीच नाही का? म्हणाल काय? म्हणी जवानित त्याच्या मुलीचं अस अस झालं म्हण त्याच्या बहिणीच्या मुलीचं? म्हणल बाई मला माहित नाही, नाहीतर तिला विचारलं अस तर म्हणाल मी तुला तिव राहिली की नाही म्हणून रंजना ताई मुंबई होती आणि तिचं माहितीच नाही आपल्याला असं झालं म्हणून
नाही मी तुम्हाला फोन केला ता तुम्ही घरी नव्हत्या असं झालं का मला जवा माहीत झालं ना मला नवत माहिती अं आमचं हे बॅचच चालू होत ना? ते आपले सचुरेशन फॉर्म द्यायचे नव्हते का? त मग मॅडम बोल. चालेल्या होत्या तर मॅडमनी फोन वर फोन करीत होत्या, मगं कस करायच आम्ही वर्षा ताईनला सुद्धा पण फोन केला बर का पण त्यांनी फोन उचलाच नाही. अन् हे अस काही माहीतच नाही मगं वैशाली ताई ना, मला संध्याकाळी फोन केला तुम्हाला काही माहीत आहे का म्हणी? म्हणल नाई बाई काही माहीत नाही. मगं त्या सांगायला लागल्या आस आस - - झालं म्हणी अ वर्षा ताईच्या मुलीनं अस अस केलं. मंग म्हणलं बाई माहीतच नही हो आम्ही त्यांनी दुपा फोन बी केला म्हणल, पण त्याहीनी काही उचलला नाही म्हणलं.
आणि पोरगी ही सूरकटेल होती ग एवढीशी.
आह?
पोरगी एव्हढीशीक होत मला सुरकटेल लगेच
आता मी तर पाहिलं ना नुसत असच फोटोवर पाहिलं होत ते
आग ते माझ्या इपीचे चे तिच्या घरी होते ना वर्षाताई त्या घरी मग त्या पोरीनी आणून दिली तवा ती पोरगी पाहिली होती मी.
हाव का? नाही मी अजून काही पाहिल, हाव ना.
हम्म.
पण किती राहिलं हो त म कसं सांभळून लोकाच लेकरू अ
पाय ना लोकाच लेकरू सांभाळून काही उपयोग झाला का एवढे दिवस तिला?
मंग येऊ ना एक दिव बोरला आले का दोन बोलाला
हा तर बोरगाव ला कधी येऊ म्हणजे जाणून जावं लागनार आहे तिला बोलायलाच.
हा जा असला म्हणते ते असच करून शोभा हिला बी बोलायच म्हणलं काही गेलो नाही आपण.
जाऊ दे शोभाताई तरी कुडीती गंज शोभाताई आहे आता लेपतदिवतदर झाली बाई ती नाही बोलत आता. फोन केला तरी बोलत नाही तिला टाईम नाही रहात. चालू आहे बोलायला जाऊन दे मरू दे.
हा ते त आहे म्हणा, आपलं बरं हे आस
होऊन गेली.
हा मंग टेन्शन नाही राहिलं न बाई त्यांला.
आणि आपण ना फोन केला क तिला बोलायला टाइम राहत नाही.
हम्म.
ते महीन फोन करीत नाही म आपण येडे आहे का फोन करायला? जाऊ दे मरू दे.
हा ते त आहे हो ना मी काही फोन नाही केला किती दिवसात त्यांला पण मी हे टास्क च चालू होत त मग एक दिवस करून पाहिला होता कुठे आता दोन तीन वेळेस चालले नाही तर ते काही पैसे कट होत्या काय माहीत ती माझी कोण? हा नमस्का
हम्म तसइ ते फोन समोरच्यानी उचाला की
हा ना मंग हा मंग ते असं कट झालं त मंग बर तीन वाजतय ग ताई आपण करून घेऊ एकमेकीला हे पोरानों तुम्ही बसा. एकमेकीला आप काय करू डबल डबल करुन घेऊ मग कंम्पलिट होऊन जाइल
आ
एकमेकिला असं डबल डबल केला का करून घेऊन कंम्पलिट होऊन जाइल मंग टास्क
करजोना दुप
हा हा उद्या परत एकदा कळेना आता दोन वेळेस राहिलेना तीनदा झालेत आता
हा अजुन दोन वेळा मलाच करुन घे जो फोन हा चाललं आता संयपाक जाऊबाई करून राहिली माई तुला टेन्शन नाई अजून किती बाकी हाय थांब आता हे
एक मिनंट हा एक मिनंट ते हा हा तुमच दिदी चा रिलीम तुम्हाला काय टेन्शन नाही?
हा दिदी करायले टेन्शन मला काय नाही पोरा सुमीचा फोन ऐऊन राहिला हा चाललं उद्या दुपारी करी दुपारी काय काम नाय रात जनावरांना एकदा पाणी बिनी पाजुन बांधुन दिले ना
हा आता ऊन्ह ऊन्ह बी लयं पडुन राहिलय ना ओ
हं
काय नाही ओ उद्या करू परत एक एक वेळेस मग गेल का मग नतंर रिफ्रेश करून पाहिन मी
हा हा चाललं मग रिफ्रेश करुन पाहते मग.
हा हा मला हा टास्क लय उशीरा आला ना ते तुम्हाला आधी येत्या मला कुठ आला तो लवकर नंतर आला
हम् येईल आता सगळ्यांना ऐऊन राहिले ना
हा
हा चाललं आता काय लावू नका पहिल गट झालच ये कधी ग ट
हा झाला ना आता केला ना ह्यो
दशपर्णी आरक झालं
नाही ना करायचं आता शुक्रवारीच चालुये नियोजन
हा का आमचा पण करायचा आहे जसे पण आता हे करून घेतो. मकाचा केला आम्ही बी.
हुं बर बर चालल चालन मी करते नंतर.
तेत हा हात चाळून ठेव बाई.
हा हा!